आवाज ऐकू येत का.
व्हय येतोय की तुला.
हो येतो.
हा बोल.
काय चाललंय.
काय बाई गहू नीट करालोय आहे तुझं.
काय नाहीतसले.
हा हा चहा पाणी आवरला.
माळ्याजून घेतला तुम्ही.
होळग असला.
हा हा तब्येत कशी आहे कोल्हापूर.
हा हा.
तुम्ही.
अमिर यंद.
रेंद हा हा.
हा.
काय चाललंय माने.
काय नाही बण का शाळा कॉलेज का आहे. ह हा हा किती वेला आहे.
बारा.
हा हा कोणते स.
सायंस.
हा हा.
तुम्ही काय करता.
अ माझं लग्न झालंय मॅरिड आहे.
हा हम. मग अकरा बारा आणि कशातून केली.
बारावी कॉमर्स झाल्या. हो.
कोम पुुढं शिकला नाही काय.
अ नाही माझं वारावी कम्प्लीट झाल्यावर लग्न झालं. मग आता लग्न झाल्यावर क्लास झाला कम्प्युटरचा त्याॅलीत.
हा हा.
त पुढं बघायच्या दिवाळ नंतर जॉब ला. ह.
हा हा चालतंय की तसं.
हो म्हणजे मूल लाानय ना अजून.
बाळ झाले का.
होय वर्षाच आहे गेल्या महिन्यात वर्ष झालं.
हा हा.
हम्म त्याने जर असं मोठ हो दे म्हणून थांबले.
होय चालतय की.
हम. बाकी आम क्या करते तुही.
ठी. ते.
हा हा. जॉब वगैरे काय नाही.
काय करायचं आता.
हा हा तर कॉलेज चालू असेल मी. कॉलेज सकाळी असते ना.
हो आखात ती.
होय हा.
अ कोणीडे फिरायला गेला का नाही मग.
फिरायला आता सध्या तरी नाही पावसाचं वातावरण हाय.
हा ह आणि मे महिन्याच्या सुट्टीतं?
मे महिन्याच्या सुट्टीत मम्मी कडे गेले ग.
हा हा.
हा म तिकडून हेला लागेल तो. हि येते रामलिंगला आहे ते.
कोणी कडं?
रामलिंग हातकनगल्याच्या पुढं तिकडं.
हम्म गेलता होय.
हा. तुम्ही गेलता का नाही सुट्टीला?
नाही कुठे गेले काय आहे तिथं बघण्यासारखं?
रामलिंग म्हणजे तस का झाड हेच आहे घाट असल्या वाणी हाय मंदिर हाय.
हा हा.
हा.
भारी असेल वातावरण.
होय वातावरण ग छान वाटते ना गार. असं जरा झाडं झुडप आहेत ना तिथं.
हा हा निसर्ग रम्य वातावरण.
होय. मन शांत होते जरा.
हम्म हम्म मस्त वाटत. तसं कोणतंरी वातावरण केलं.
होय. पाऊस तिकड जोरदार चाललाय वाटतं?
हो पाऊस आहे. तिकडे नाही काय?
हिकडं नाही तर मगाशी जरास पडला आणि गेला. तर नुसत आभाळ आहे सकाळच्या जरा पाऊस ऊन पाऊस चालू आहे. बंद झालता आठ दिवस.
हो.
ह.
पावसामुळे तरी माणसांची काम थांबली होती शेतकऱ्यांची.
हो शेतकऱ्यांची बेरनी पण थांबली होती. म्हध्ये तेवढा पाऊस पडला आणि आ मध्ये तर कायच नाही पंधरा दिवस.
हो. आता चालू आहे का पाऊस?
आता नाही मगाशी जरा पडलेला आता आभाळ आहे जरा. तिकडे चालूय का.
हो आहे कि.
हा हा.
मग तुमच्या तिकडं शेती आहे का तुमची?
नाही आमची नाही तिकड सासूबाईंच्या माहेरी आहे.
हम् हम् म तुमच्याकड आमची आहे कि पासा एककर आहे की.
हां हां.
मग तुमच्या तिकडे कोणते कोणते पीक घेतला तुम्ही?
आमच्या तिकडं काय पाली भाजी ऊस शेंगा आता सध्या शेंगदानं आणि ऊस लावलं.
हा हा.
हा.
म काय आणि विशेष?
विशेष आज बगा काय नाही. मग तुम्ही मामींच्या इथं म्हणजे एकत्र राहता काय वेगळ?
नाही नाही वेगंळ वेगंळ.
हा हा.
त्या लांब गावच्या आहेत मी लांब गावची आहे.
होय हा ह म्हणजे त्या पण कोल्हापूरमध्येच आहेत ना?
हो हो राधानगरी मध्ये मोडते आता.
हा हा हा.
त्या राधानगरींकड असत्यात आम्ही कोल्हापूर कडं.
हा हा म्हणजे अं हा हं.
म बाळ बरय का तुमचं?
हो होय बराय झोप
म ह ह फॅमिली क अ फॅमिलीमध्ये किती जण आहात तुम्ही?
आणि काय आम्ही आता सासु सासरे मी आणि मिस्टर असतोय.
हा हा.
दोन दीर दोन जावा आहेत ते वेगळे सेपरेट आहेत.
हा वेगळं राहिल्यात काय?
हा होय.
हा हा.
हा. जास्त काम तेन काय नसत्यात.
हम्म हम्म.
मग तस घरी रुमाल पॅकिंगला आणतोय तेवढाच जरा टाइमपास होतोय.
हो
वेळ पण जातोय.
वेळ पण जात जात नाही हे पण काम भारीय. हं हं बसून घरु घरात कराय भारी वाटतं.
होय.
तुझ आत्ता तुला टास्क आल्यात काय?
हो आत्ता आलाय.
हा हा म्हणजे मी काल मेसेज केल्यालो अ
माझ्या बहिणीन केलता टास्क हम मग तिन मला सांगीतलीया मी म्हणलं करते म.
होय हा हा.
तिच टास्क पूर्ण झालाय कॉलिंगचा.
होय काय हा हा.
काय झालं?
हा.
कॉलिंगचा टास्क पूर्ण झालाय तिजा ती म्हणली तू पण कर. चांगलंय काम.
व्हय तसच बसून तेवढंच अ टाइंम म्हणजे काम पण हो नी वेळ पण जातय आणि काम पण होतय.
होय.
हा.
म काय बाकी चाललंय.
बाकी काही नाही आता जरा तो झोपला. जरा निवडूया दळप करूया म्हटलं नंतर मग वडावडी कर. ते गहू सांडतोय अस करतोया.
होय आधीच महाग आहे सगळं.
होय महागाई तर खूपच वाढल्या.
मग तुम्ही बारावी झाल्या झाल्या तुमचं लग्न झालं. लय दिवसान.
अ दोन हा दोन तीन महिन्यां. म्हणजे माझ क पूण माझे वडील एक्सपायर झाले.
हा.
हो म्हणून मग पुढे ऍडमिशन पण घेतल नाही. मग ते वर्षाच्यात लग्न करत असते ना. आमच्या. हा त्यामु म राहाला पुढे ऍडमिशन घ्यायचं.
ह.
काय ते. आवाज क तर तटाला आहे का. हॅलो.
हॅलो ऐक.
हा आता आला.
म्हणजे बाबा वारलेच म्ह तुमच्या बगिन केले काय म्ह.
होय होय तिने एक्सपायर झालावर वर्षाच्या आत केले.
तुम्ही एक त्याचस काय भाऊ बहीण आहे आणि.
नाही भाव आहे की मोठा माझ्या पेक्षा दोन वर्षात मोठा आहे.
मग त्याच्या लागेन झालं का.
नाही त्याच अजून त्या ज वय तर तेवीस चोवीस पंचवीस असत.
हा हा तेच म्हणलं. आता पुढे शिकणारयचं का तुम्ही.
थोडा आता नाही क्लास झालाय मग आता सर्टिफिकेट पण आलंय टॅलीच. तर ज बघ.
हम्म हम्म कम. मधून पण भरपूर कायतरी शिकता येतं.
होय. मला तसं स ए करायच होतं.
हा.
ते वडला एक्सपायर झालं त्यात जरा पैशाच हे होत ना.
हो आपला आदार. समडोस जातो ना सगळं त्याच्या म काय पुढे करता येत नाहीय.
हा मग त्यामुळे नाहीच म्हणत मझ हव म. फॉर्म ते ना आणलेला ऍडमिशन टाकायचं म्हणून.